हा माझा
येतोय.
हा बर, काय करताय?
हम जेवण झालं का? काय नाही चाललंय आवरायचं. झालं झालं.
हा हा हा.
हम् चालल्या आवराय
पाऊस तेन हाय?
पाऊस आहे सकाळपासून थोडा सारखं ये जा चालू आहे.
हा हा हा तुम्ही कोणत्या भागात राहता?
आम्ही कोल्हापूर भागत कोल्हापूर. तुम्ही?
आम्ही पण इथेच म्हणजे कोल्हापूरलाच आहे कोल्हापूरमध्ये आत गावी खेडेगावात.
अच्छा.
हा हा.
बाकी काय? काय नाही. मग पुराचं वगैरे यावेेळी काही नाहीच ते आणि बरं झालं.
नाही त पूरच नाही.
नाही बरं झालं पण नाही आला तो येऊन पाऊस गेला.
येत नाही ना?
येते ना.
येतय का?
हो येतय.
हा हा मग तुमच्या इथून काम पंचगंगा नदी जवळ आहे का?
जवळच आहे खूप.
हा हा त्याच्यामुळेच मग येत
होय येतय ना पूर आला की पहिला इकडेच येते.
हो का?
हम्म.
मग आता मग पूर आल्यानंतर मग तुम्ही का काय करता मग तेव्हा?
तेव्हा मग इथून दुसरीकडे जायला जातो कोल्हापूरमध्ये राहायला. यायच्या वेळी अलर्ट करतात ना कि जावा तुम्ही इथून.
हा हां हां मग सगळं सामान वगैरे सगळं घेऊन जावं लागतं?
सगळं घेऊन जावं लागतं हो ना लागणाऱ्या सगळ्या वस्तू घेऊन तुमच्याकडे नाही का पुराचं काय असं?
नाही नाही आमच्याकडे काही नाही तसं काय.
मग बरं हाय मग काय टेन्शन नाही.
हो ते तर आहे, पण खूप त्रास होत असेल तुम्हाला पाणी वगैरे आलं की?
होय मी आल्यापासून इकडे नाहीच. नाही आला सोडा फक्त दा नव्हते गेल्या वर्षी ना
हम
नाही नाही ते थोडंच आलं होतं ना दारापर्यंत पूर्ण आपर्यंत नाही आला.
हो काय.
हम्म
हा हा. खूप त्रास होत असेल मग ते फोन मुलांना व घेऊन, मुलांना वगैरे घेऊन
लहान जरा जास्तच हाल होतय. बाकी मग काय नाही.
हम् हम् हम.
मग जनावरांच वगैरे त्यांचच खूप हाल होतय ओ पुरात.
होय ते तर आहेच ते माणसाला घेऊन जावं लागतं. परत ते त्यांना कुठे ठेवायचं. काय ठेवायचं मग तुमचं जेवणाचं वगैरे कसं असतं तिकडे.
कुठे खा, पुराच्या वेळी.
पुर हो.
पुराच्या वेळी जेवनाच काय बाहेरी आम्ही बाहेरच जात्यात ना इकडचे.
हा हा हा.
करायचं असं.
अरे बापरे, म्हणजे खूप मोकेपत त्रास.
पहिलाच तयारी करून ठेवतात ना इकडं मग.
मग तुमची शेती वगैरे काय का?
शेती नाही नाही आमची नाही.
हा हा हा.
शेती नाहीत, मग पहिला तयारी करून ठेवता तिकडे गेलं की, मग आणि आहे तसच की, सुरू आहे. ते करून भांडी थोडी नेऊन.
लागणारी भांडी.
म ते, मग ओ म्हणजे? पूर पूर वगैरे असं काही आलं, तर मग ते तुम्ही आल्यानं तर मग तुम्हाला खूप घर घाण वगैरे असं
होय होय होतय म्हणे मी आल्यानंतर तर नाही झालं. पण खूप घाण होतय वास येतोय भरपूर.
हो मग तेच गडूळ पाणी वगैरे सगळं असतं सगळं. पण आजूबाजूला तुमच समजा कोणाची शेती वगैरे असेल त्यां च खूप नुकसान होत असेल, उसाचं वगैरे. आम्ही कस आम्ही टीव्ही वगैरे वगैरे बघतो त्याच्या मुळे आम्हालाच एवढ त्रास होतो ते बघूनच.
ते नाही होय होय खूप त्रास होतय त्यांचा हाल पण होतय. पिकाचं नुकसान तर भरपूरच, होय. वर्षभर केलेलं सगळ ते त्यातच ना पाण्यात च गेलं की मग काय नाही काय मिळत नाही, हम्.
हम. आणि मग कुठे फिरायला वगैरे गेलेलंत काय?
नाही नाही कुठे नाही पाव मुलगा लहान असल्यामुळे कुठं जायचं नाही गेल्या वर्षी वगैरे गेलो होतो आम्ही फिरायला. त्याच्या गेल्या वर्षी तेन, पण सध्या तर नाहीच, हम्म. तुम्ही गेला होता का?
मी हह्याला गेलेलो मे मध्ये म्हणजे अक्कलकोट, पंढरपुर, तुळजापूर म्हणजे ही लाईन सगळी. गेलेली
हा हा हा!
पंढरपूरला वगैरे आम्ही असं अं फॅमिलीज. फॅमिली म्हणजे मी माझ्या माहेरून गेलेली, माहेरी सगळे होते. आमचे मम्मी पप्पा कसे मुंबईला असतात म ते आल्यानंतर म आम्ही गेलेलो.
सगळं आडतरहा.
मंग ते माहेरी कसं पोरांना सुट्टी असते, म्हणून मे मध्ये जायालं लागतं.
हम् हम् हम्!
म तेव्हा असं गेलेलो.
हअअ् तिकडे सगळे दर्शन करून आलात का?
हो हो! दोन दिवस तिथेच दर्शन वैगरे घेतलं. पहिले पंढरप पूरला गेलो, तिकडनं मग असं अं पंढरपूर केलीन म तुळजापूर केलं. तुळजापूरला म जरा बाहेर हॉटेलमध्ये असं जेवण वगैरे करून म आम्ही अक्कलकोटला एक वस्ती केली.
हम!
अक्कलकोटला संध्याकाळ म सकाळी पहाटे आम्हीअ काकड आरती वि गिरअ् स्वामींची केली आणि मग घरी आलो.
हा हा ह दोन दिवस मग गेलं तिकड ते तुमचं
हो ते तर आहे पण दर्शनअ सगळीच चांगली झाली फक्त एक असं ह का, मे चा महिना अस त्यामुळे आणि अधिक महिना त्या दिवशीच चालू झालेला, त्यामुळे सगळीच मंदिरात गर्दी वैगरे होती भरपूर.
हाहा, तरी दर्शन झालं ना व्यवस्थित?
हो झालं झालं.
जाऊन तिथे दर्शन झालं की मग काही वाटत नाही. व्यव्. जतिंद्री आणिअअ तेअ असं होतं. गर्दीत होतच हअ. ते असतयेच लागलीच स्वामींचं वगैरे दर्शन झालेल चांगलं झाल ना?
हो.
हम् मी नाही पाहिलेलं अजून अक्कलकोट पंढरपूर पण नाही.
कधी जाऊन या ना म तिकडे खूप छान ए असं.
हो ना जायचंय शेगाव बघितलंय पण तिकडे नाही जाणं होण
मी तिकडे नाही गेले शेगावला.
हा हा. सगळ्यांचं वेगवेगळं.
हम्म.
त्याच ठिकाणी फक्त एक राहिलेलं ए बाकी अ ती साईट सगळी केलेलीए.
साईट ला वगैरे गेलाय का? मालवण वगैरे, कोकणात वगैरे.
नाही नाही. नाही नाही. तिकडे नाही गेलो. फक्त गोव्याला गेलेली लग्नाआधी. बाकी मालवण वगैरे ती लाईन अशी काय केलेली नाही ए सहज.
हा हा हा. तिकड पण छान आहे बीचवर वगैरे, , तारकर्ली.
हा -हा तिकडे ना. बघूया आता, सुट्टीमध्ये एकदा ट्रिप तिकडची पण, काढायची.
होईल ना ते पण, हा फॅमिली जातय,, त्यामुळे मग होत असेल दरवर्षी
हो, फॅमिली जाते हो. आमची फॅमिली जाते म्हणून जरा, तसं होतं. आता, मध्यंतरी कसं आ आपल्या साईडला म्हणजे, कोल्हापूर साईड ला रस्त्याची कामं, भरपूर चालू आहेत.
चालू होतिथं, होय -होय.
त्याच्यामुळे, खूप -खूप प्रॉब्लेम होत आहेत. म्हणजे माणसांना काय आता, ऍक्सिडेंट वगैरे असं भरपूर होतात. म्हणजे कस झालं, अ माझ्या स्वत त्याच्याच, मम्मीचा ऍक्सिडेंट झालेला. हम्म, म ते कसं. अ हेला, उ उत्तूर माहितीय आहेतुम्हाला, उतूर -उतूर, उत्तूरगाव, गारगोटी जवळ, ह ना तिकडे, हा तिकडे झालेल. हो, जरा असं डोळ्याच्या साईडला वगैरे, झालेलं ते कसं स्पीड बेकर म्हणजे, स्पीड ब्रेकर पण असं बरोबर नव्हतं. ते, आणि अशी सगळीकडे दगड वगैरे टाकून, ते काम एक साईटच काम चालू एक साईड, गाड्या आणि त्यात पाऊस मध्ये मे, मध्ये थोडा पडलेला. त्याच्यामुळे, त्यासं असं, भरून खाली हे करेपर्यंत, त्याच्या आधी तर तीन महिन्याची एक, गरोदर बाई हे, झालेली पडलेली, हो ते, एवढं म्हणजे एवढं प्रॉब्लेम चालू, आहेत ना, की लोकांना त्रास होतोय हो, या गोष्टीचा,
होतय, होतय, पण हल्ली, खूप झालेत ऍक्सिडेंट वगैरे, मोठे, मोठे,
कारण कि ते, एवढं हे चालू आहे न रस्ता, म्हणजे माझं मत अस आहे की, शासनाने त्या गोष्टी काढलेल्या आहेत तर, म्हणजे एका ठिकाणी एका मार्गाला केले की ते, व्यवस्थित करायला पाहिजे. लोकांचं नुकसान होतं. जीव जाणं एक, जीव धोक्यात घेतल्यासारखंच होत. ओ त्या गोष्टी,
सजना, आणि, कधी काय होईल सांगता येते का, त्यामुळे मग व्यवस्थित असावं जे काय करतात ते.
हो, ते तर आहे.
हा, तसं होत नाही, तर तस हं,
खूप- खूप त्रास होतो, त्या गोष्टी ति सग,
त्रास होतेय -होतेय मग काय तर,
करणं कि, अनुभव आम्ही घेतलेला आहे. म्हणजे आम्ही दुसऱ्यांचा पण अनुभव सांगू शकतो.
सांगू शकत होयच ना, आणि त्यात ना तस ऍक्सिडेंट झालं, जर ते व वयस्कर वगैरे असले तर, मग त्यांना खूप हाल होते ओ ते. कुठे लागलं केलं तर ते जपत कायम बसावं लागतंय.
हा हा.
त्रास खूप होतोय त्यांचा, -
हो ते तर आहे.
हम्म, मग आता बऱ्या आहेत का?
अ हा बोला की आवाज येतोय?
आता बऱ्या आहेत का म्हणलं?
हो आहेत आहेत आता बरे आहे तेच ते आम्ही जायचे टाईमालाच असं सगळं झालेलं मग आम्ही मम्मी म्हणजे माझ्या मम्मीने असं म्हटलं की स्वामींचें दर्शन ला जायचं तर मला स्वामीच मदत करतील स्वामींनी तीच ऐक ल आणि म्हणजे व्यवस्थित झाली.
झाली हा स्वामींच्या कृपेत असलं की सगळ्या गोष्टी होतात मण श्रद्धा मात्र पाहिजे.
हो कुठलेही देव असुदे तेे काय स्वामींच्याच बाबतीत नाही आपल्याला कुठलेही देवस कुठलेही देव असूद्या जो जोतिबा जसं आपलं कुलस्वामी आहे, आमच कसं जोतिबा कुलस्वामी हाय ज्योतिबाला सुद्धा आम्ही जाऊन आलो येता यता जोतिबा, महा लक्ष्मी, अंबाबाई हे सगळं केलं.
चालतय करते थांबा परत मी कॉल तुम्हाला,
हां हां चालेल.
हॅलो
हा चालेल चालेल.
हॅलो